हां-अं वेळ आहे ना थोडा?
आहे की बुक
हां तर मी तुमच्या सोबत आता आपल्या महाराष्ट्रातील परंपरा जी चालू असत्या सण- सणवार आपला सुरू असत- त्यात त्यातला गं गण-गणेश तर या गणेशोत्सव याबद्दल तुम्हा म्हणजे तुमच्यासोबत बोलणार हाय. तुमच्या तुमच्याकडे वेळ आहे ना दहा मिनिटां-
आहे की बोल.
आपला हा गणेशोत्सव असतो तो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जो जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला गणेश गणेशाची जयंती किंवा गणेश चतुर्थी आपण साजरी- करतो. त्यावेेळेला आपल्या अं गणेशोत्सव हा आपला दहा दिवसाचा कुठे पंधरा दिवसाचा साजरा करतात. तर गणेशोत्सवमध्ये काही ठिकाणी लोक दीड दिवसाचा गणपती बसवतात, तर काही तीन तर काही पाच दिवसाचा बसव तात आं अं पाच तर काही सात दिवसाचा गणपती बसवतात. ही जी ही जी परंपरा आहे गणेशोत्सवाची ती घरो फक्त घरोघरीच चालत होती आणि ज्या लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याणव रोजी ह्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. त्यामध्ये मग, मंडळाचे गणपती असू देत किंवा समाजाचा एक किंवा गावचा एक असा गणपती बसू लागला. मग त्याची पण गणेशोत्सव आपण सुरू करतो, गणपती आणण्यापासून ते विस- पर्यंत काही परंपरा आपल्या आतापर्यंत चालत आलेल्या आहेत. त्यामध्ये काही बदल बदल पण होतात. आधी कसं अं पंडित येत होते घरात आणि गणपती बसत होत ते त्याची मग सोडोपचार पूजा असू दे किंवा नैवेद्य असू देत किंवा मग ते गौरी आवाहन असू दे किंवा गौरीचं पूजन असू दे ते सगळं पंडिताच्या अं पंडिता पंडितच करत होते. पण आता तसं नाही आता ते सगळं बदललंय. आता आपण घरोघरी आपल्याला जसे हवे तशी पूजा करतो, आरती करतो, नैवेद करतो आणि आपण गणेशाचं विसर्जन करतो. मग याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं हाय?
म्हणजे आता आधुनिक युगात हेच चालू हाय.
हा मग ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं, की आधीची पर आधीची परंपरा ती म्हणजे जी पंडित जी करत होते पूजा ती पूजा, ती मग ती परंपरा आपली जे आधी साध्या पद्धतीनं म्हणजे आता कसं करतात मिरवणुकीत- त्या नावावर डॉलबी लावतात किंवा हा- म्हणजे काही तर काही ठिकाणी डान्सचा प्रोग्राम असतो, काही ठिकाणी म्हणजे असं रॅल्या वगैरे काढतात. ते कितपत योग्य वाटते तुम्हाला?
डॉल्बी लावणं हे वगैरे चुकीचच आहे. त्यात आपण अ अ अं ढोल, ताशा हे करून जर अं गणपती उत्सव केलं तरी चांगलं हाय.
ह मग ते म्हणजे आधीची परंप परा योग्य वाटते, आत्ताच्या परंपरे आत्ताच्या परंपरे पेक्षा
हा.
मग आधी कसं ग गणेशोत्सवाला आधी कार्यक्रम करत होते. ते व्याख्यानाचा कार्यक्रम किंवा कीर्तनाचा कार्यक्रम असं होत किंवा रक्त दान, शिबीर असुदे किंवा एखादं नाटक वगैरे बसवलं जात.
हा नाटक वगैरे बसवणं ते एक ठीक आहे.
आणि गणेशोत्सवा त्या म्हणजे माध्यमातून कस आदी आता पण आणि आदी पण असं लोक हे करतात महाप्रसादाच्या निमित्ताने अन्नदान करतात. हॅलो, हा. म्हणजे आधी आधी कसं आधीच्या काळात लोक अं आधीच्या परंपरामुळे आपण कस ते करत होते कि महाप्रसादाच्या निमित्तानं अन्नदान होतय लोकांना. लोकांना अन्नदान होत होतं. मग आता कसं अ म्हणजे महाप्रसाद करतात, पण तो कसा वेस्टेज घालवतात‌. कितपत तेवढंच करत नाही म्हणजे लोक कस करतात की अ अन्न घ्याय पण मग ते हे करायचं
वे हा ठेवायचं पूर्ण न संपवायचं हा.
ताटात दिलेलं अन्न हो तर ते संपवल्याशिवाय म्हणजे त्यांना अ मांडवातून किंवा त्या जिते अन्न वाट होत तिथून प्रवेश बाहेर नव्हता. हं मग ते कितपत तुम्हाला म्हणजे योग्य वाटतं? ते की परंपरा योग्य होती का आता जी चालू आहे ते योग्य आहे?
हॅलो. आत्ताची कोणती बी म्हण. ला
ते म्हणजे कसं असतंय, की आपण आता ते गणेश उत्सव स साजरे करता आप पण मग त्यामध्ये महाप्रसाद जो भरवला जातो हा हा मग आता कसं करतात, की अ जेवढं अन्न पाहिजे तेवढं घेत नाहीत. जास्तीचे घेतात आणि ते उरवतात. हा. हा मग तेच मग आधीचे आपले जे काय ते ग म्हणजे
महाप्रसाद
हा मग ते
ये हा बोल.
हा, हा मग तेच आपलं मग जे आता जे तुम्हा आता तुमच्या इथे कसं म्हणजे गणेशोत्सव साजरा करतात?
आता हेच चालूये की महाप्रसाद कर महाप्रसाद म करणं जेवण दिसतं वाया गेलेलं ते चुकीचचे.
हां! मग आता आमच्या कडे कसं करतात की पाच दिवस आमच्या इथं आता घरी जरी गणपती बसवायचा असला तर पाच दिवसाचा गणपती बसवत तो आणि त्यानंतर न मग गौरीचं आव्हान असतं, मग पूजा असते आणि त्यानंतर न मग विसर्जन अस मग विसर्जनाच्या वेळेला पण कसं कसं करतात लोक की सगळं जे म्हणजे निर्माल्य असतात ते हार वगैरे नैवेद नदीच्या काठी सोडून जातात हा म त्यांना मग आमच्या इथं इ आमच्या म्हणजे इथ गाव भागाच्या वेळेला इथं काय करतात की कुंड बसवली जातात. मग त्यात फक्त गणपती बुडवाय चा आणि बाजूला ठेवायचा. हा ट्रॉलीमध्ये ठे ठेवायचा. म कसं त्या मग बाहेरच्या इथं म्हणजे शहर भागामध्ये कसं होत की नदीत किंवा समुद्रात ते तसच फेकलं जातं मग त्याचा ते म्हणजे दुर्गंध सुटतो तो मग आजार होतात रोगराई पसरते. मग मग तुमच्या इथं कसं म्हणजे ते तीच पद्धत आहे का?
हो आमच्या इथं पण कुंडच बसवले जातात. आणि मग विसर्जन केलं जातं. तसंच
हा-हां मग आम आता परवा परवा एक क कोर्टामध्ये हे होत की आपले ते ह्यच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे गणपती बंदी होती.
हा!
मग ते शाडूचं तेच गणपती आमच्या इथ सगळं हा. शाडूचेंस शाडू मातीचेच गणपती बनवले जात होते. आणि आता सुद्धा परंपरा आहे. की शाडू मातीचेच गणपती बनवावे. मग त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय
होय शाडू मातीचेच गणपती बनवावे. आता प्लास् तर ते ह्याने न नदीच खूप प्रदूषणच होत.
हो प्रदूषण होतं बरोबर आहे. मग गणपतीच्या काळात तुमच्या इथं मिरवणूक कि किती दिवस चालते? आमच्या इथं एक एक दोन तीन दिवस चालते मिरवणूक तुमच्या इथं किती दिवस चालते मिरवणूक?
दोनच दिवस
हा हा मग इथं कस होतं की मिरवणुकीमध्ये आमच्या इथं भरपूर म्हणजे लोक जमा होतात लोक असतात परंत ढोल ताशे डॉल्ब वगैरे असतात. भव्य भव्य डेकोरेशन केलेल अस
असत हा आमच्या इकडे पण तसच असत. देखाव वे असततात सजीव देखावा निर् देखावा काय काही शिवाजी महाराजांचे भगत सिंग ते असे देखावे असतात.
हा आमच्या इकडे पण असं व्याख्याने बसव व्याख्याने असते असवता असतात परत रक्तदान शिबिर ठेवलं जातं. नाटकं असतात नाटकं पण आमच्या इथं प्रत्येक मंडळाच्या आमच्या इथं कसं असतं की, अ गावभागामध् ते सात आठ म्हणजे मंडळ असतात त्या प्रत्येक मंडळाचा एक गणपती असतो आणि त्याच प्रत्येक असं कार्यक्रम असतात मग त ते कसं करतात की प्रत्येक दिवशी वेगवेगळे अन्नदान करतात. अन्नदान म्हणा किंवा रक्तदान शिबिर किंवा लहान मुलांना वह्या पुस्तकं वाटप किंवा गोरगरिबांना अ अ शिधा वा शिदा वाट वाटप हे असं सुरू अस आमच्याहिते
हा छान कल्पना हाय
हा हा
आणखीन काय?
हा मग तेच कि तुमच्या इथं पण म्हणजे असं हेच म्हणजे नैवेद्याला तुमच्या इथं का असं म्हणजे वेगळे काय पदार्थ करतात का?
बेसन लाडू वगैरे हा गौरी दिवशी पुरणपोळी भाजी भाकरी
हा हा. हा मग आमच्या इथे पण आधी आधीच्या काळात कस पुरणपोळी हा सर्वात म्हणजे हे श्रेष्ठ मानला जायच मग त्यानंतर हा मग लाल गव्हाचे मोदक परत पुर हा मग. पुरणपोळी नंतर ते मांडे म्हणून गणपतीला आवडणार किंवा चना चनाड हे हरभर डाण गूळ
हा
ते गणपतीला व्हाइट जायचं आणि आता आता पण आता आधी कसं उकडीचं मोदकं करायचं त्या वेळेला आधी आपण घरात करायचो ना? म आता ते सगळं हेचं म्हणजे ऑनलाईन ज आता हे केलं तरी पण ते आ उपलब्ध होऊ शक
होय हा
म ते हम हॅलो हा हा मग तेच मग तेच म्हणायचं होतं मला की जे गणेशोत्सव म्हणजे तुम्हाला गणेशोत्सव हा खूप आवड का दुसरा कोणता तुम्हाला आवड तो
नाही गणेश उत्सव आवडतो.
हां हां ठीक आहे ठीक आहे. हा हा थँक्यू.
हा